ह
होॅ हॅलो हम्म अकरा शेकंदल द लगदीे
हो का
हम्म अकरा मिनिट सेकंडनी हे पाहूनलं दोनदा लावलं
मा आता इचं काल तसं झालं पाच कॉल झाले, विशावटचे निम्की याका कल तसं होऊन गेल,
माझ झाला आता
हम् हम
ते दोन तीन कॉला झिरो वरच झाली त आता
अरे देवा
हम
कचालली मग जेवनं झाली आवडे अर
हम् तो बाहेर गेलाना साई
हम
त्याच्यान
असं घरातच बस जा
चालो आता आम्ही बी बाहेर
बाहेर कोणालाच ये त्यायच घरातच बसत
विसरलो आता आम्ही बी लई गरम होतोय घरात बी
बाहेर मस्त वार सुटेल ना
बाहेर हवा सुटेले पण हीकड अस बसायला जागा नाही बाहेर हे बेला च फळ भीती वाटते ना आता
ह.
हम.
जिन्यावर जावून बसायच.
जिन्यावर पोरगी का?
कालियाचा जन्म.
हा भीती वाटती
परे माझ्या संग बोलत नाही का तू
चप्पल चप्पल.
बाबू
हम्म.
चांगली खवळुन राहिली.
गाडी काढली ना बाहेर.
याव का
हम्म.
बोर घ्यायचा का बोरची गाडी आली.
घ्या ना मग कुठ घेत्या.
नीट घराजवळ
हा बरं मी मिळाल्यार पाणी टकून
तेच ना मग
घेऊन टाका ना.
हावाच पत्ता नाही बाहेर
इकटे सुटेल वार बिगर खाल्ले पील्याच झोपेली घेतली का सवारी
बरं.
हम्म. ऐ परी परे
परे चालू आता खुळखूळ तोंडात घालती. इकडे आलो आम्ही आप्पाच्या घरी आता लई जांभळ पडल.
फेट्यावर त्याच्यावर खुळखूळ्याला गुंगरू हाय ना.
हम्म हम्म.
गारट्यात घेऊन गोतून न तर रिकाम अश ध्यान ठेवा जांबळे असायला चालले काय?
जपा ना लय पडेयला नाही लगे.
आम्हाला इकडें जांभळ भेट नाही मिळायला तरुजी ते जेजुरी गरावर खाल्ली तेवढेच.
काल आणून दिलती काकूूने आम्हाला
ना ये देेत ब नाही लोक घ गणखेड्याच्या मनाला पण काय?
पडेले खाली पण मग त्याशी खराब होऊन गेले ओ लई मोठ्याले.
सुंदारलं म्हणून
हा, ना.
ते दगडं मेगडं घुसत्यात त्याच्यात, पिकले राहतात हम्म. एकच घेऊन पुरवडत नाही, ते खायला.
नाही, नाही, किती करत्याती परवा दिवशी- काकुले काय अर्धा किलो आणून दिले असेल लगेच-
हम्म. आत- ते चांगली लागतील, ते खायला पाणी पडल्यावर लगेच आळ्या पडत्यात-
हा, लई मस्त आहे ना, टपोरीचे टपुरे आपण तसे खाल्ले होते का?
ते बी भारी होते. रे मदळेची मदळे होते, चांगले गोड बी होते, हो का?
दिल का रे? दिल का? दिलं? हम्. सरख
घराला कुलूप लावली होती का?
नाही.
मग तशीच आली?
म्हणजे आम्ही गल्लीतच आहे, ना याला मी बाहेरच उभी ना.
हव का? हम्.
झालेत दहा मिनट.
नाही, पाच मिनिट झाले.
हा, का? पहिले लवकर झाले ना?
पहिले ते बोला, बोला, म्हण समजल नाई टाईम-
हो, सर तेच ना. थांब, थांब, गाडी बघ ये थांब गाडी व्यवस्थित- रिवर्स होती गाडी थांब.
पावुण्याना फोन केला होता. अन ये कॉलच होईना, मग काय आता?
नई थांबा, आता आईकडचच करून घेते ताई म्हणे- एका टाइमला एकाच व्यक्तीच होत, बरी.
मना नंतर चार- चार कॉल राहीन तेले अजून -
हा, मग ते, ते, येऊन जाईन परत तुमला- सुरवात- तिपसून करा लागेल मग, हा. ह.
दिलाच नाच्या फूनवर
हा जोती कड ल या इकडे घे इकडं हवंय.
बरला जाांबळक होगरली त काय?
नाही तेनी खात तोंडा तर वेगळंच करते ती.
ते त्याच्यामुळे दोख नाही नाही एखाद्या वेळेस.
नाही दिलं होत तिच्या हातात म तूर्यट वेगच लागल वाटत ना तोडलं घी हे करून टाकलं तर.
चुरट लागलं सण तिला
हम्म ल घर बसत त्या गाडी मध
हम्म ते स्टिकर उलट घऊन लावलं. हम.
कोणचा?
प पंत बर रानतील.
ते तुमचा भाऊ.
ते वरतीिकल त्याचं तोंड खाली करायचं तर
हा.
कारलानी लावलं का?
मोठ्या गाडीला काय मीती नाही लावलं इला लावलं मोटर सायकलीला
एक कार साठी घेतलं होत मी मोटरसायकल साठी घेतलं होत.
मोठ्या गाडीने लावलं मोठ्या गाडी ला आहेन ते सपतशृंगी मा. ले मागून पुढे लावत.
सप्तशृंगी नावाच्या खाली मजमत
ह.
हम्म.
आपली जवळ गेलोय शिर्डीऊन आलोणे अशी गमत झाली.
म्हनोज भारतन बाई
शिडीला वशीिला होता जरा आपला त्या आत आहे मट रात्री तू बाराला बी गेली असती. तरी साईबाबाच दर्शन तून घडवलं असत.
म तिथं होत दर्शन तिथं केही नाही एवढं.
हम. घर्दी राहती ना. हम.
गरदी आता सगळीकडेच गर्दी होती आत एक मासामुळे
हा ना सगळीकडच होत.
कोणचंं मंदिर असं शांतत दलाच नि दर्शन
अ ह जेजुरीचं बरं वाटलं पण
काय त भीकी ती बाहेर नते
त्या आहे म ना बारी वत्या
दर्शन आमचं कुठं झालं
हा हा गाड्या तुमचं नि झालं
कोण होत त्याला वशीील लावला तसं नाव सांगितलं त
ते का काय झालं मी ते याला गेलो होत सिद्धूला केवर्गड चडच वेळेस ते दोघं खाली राहिलेय म्हटलं मायकडे दाका ती बीघ हे झाल ती दम लागला मलाड काय बायाचं खरं नाही पराला घ्यानं
हा
मग मी घेतलं त्याला मी वर चढून आली पण ते खालीच
हम्
मग तिथं दम लागला मला ती खुडची होती रे का मी तिथं बसून घेतलं मी म बाबा हा मग तो आला मग म्हणे काई तुमचं दर्शन झालं का म्हंटलं नाही
हम्
म्हणे तुम्ही का इकडे नंबर लावू नका म्हणे तुमहीिथे प्रवेश बंदे का तिथून जा म्हनी मग नाव सांगून द्या
अच्छा
बर ति तर सांगितलं मी मल मग नाव सांगून दिलं सगळे जाईन पण ते कायचं काय एकटेचाला पाठवणती तर
ल पर मोळ सडलं आहे
हम जाऊ देता बरं मधी पण इकडून गेलेले बी हम पण माल त्यांयानी ना हातात भंडारा न्यायचा देवाच्या अंगवर भांडार टाकू देत होते तिथं
ह तमच का
आम्ही जा म्हणलं जाऊन दिल आम्ही बाहेरच थांबलो. भंडारेवाली
हा ना पिंडा होते ना हा ते
अरे
काही नाही त्या पूज्यारानी दिला होता मा आम्हाला ह हा.
हम्म झाले आपले दहा मिनिटं
हम् करा कॉल कट
लावू का नंतर लावू?
नाही आताच करून घ्या ना म्हणजे ते नंतर व्हणार नाही ना
बर
हा दोन झाले ना आता
हा.
अ मंग करून टाकाना
ह बरं
मी आहे बाहेर तोपर्यंत तर हम्
काय झाले?